हा आवाज येत
हा हो हो अग सखी तू मला काल जी माहिती ती दिली ना तूझ्या क्षेत्राबद्दल मला तर एवढ माझ्या द्यानात भर पडली पडली, खर मला खूप कधी पासून हे प्रश्न पडलेले होते, पण कोणी असा एक व्यक्तीच भेटत नव्हता, जो ह्या विषयाबद्दल एकदम छान अशी माहिती देईल, त खरंच तुझे खूप मनापासून धन्यवाद मा आ स म मानते मी, की तु मला एवढी छान माहिती दिलीस
अरे थँक यू माझ्याकडून पण तुमी इतकं छानपणे ऐकून घेतलं हू
छान होतीस, आणि तुला सांगू का अ म्हणजे तु खूप अशी अ हे कय क्लिअर ओरिंटेड, आपण जरा म्हणतो ना आधीच तुझ सगळं अस ठरलेलं होत की हे कराय च आहे आर्थिकदृष्ट्या कुठल्या हा तर मग मला हा पण तुझा पॉईंट खूप आवडला. पण तसं माझ्या बाबतीत नव्हतं बरं का म्हणजे मी सांगू का तुला माझं थोडं अज काही गोष्टी सांगू का तुला वेळ असेल तर? तुला सांगू का सखी? अ म्हणजे ना मीक मी खेड्यातली आहे, खेड्यात माझा जन्म झालाय तिथेच मी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पास आउट झाले, पण ना तेव्हा कसं आता म त्या तेव्हाच्या लोकांची मेंटॅलिटी म्हण किंवा एक समाज असतो ना, तो समाज खूप आपल्यावर प्रभाव पाडत असतो. आणि तसंच माझ्या आईवडलांच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत तेच झाल अस तु म्हणू शकतेस, आता मी दहावीत माझं दोन नं बर आलेला होता म्हणजे अ अभ्यासात बऱ्यापैकी होती मी खूप पण हुशार नव्हते, पण बऱ्यापैकी होते. त दहावीत माझा दोन नंबर आलेला होता आणि त्यावेळी कसं दहावीत दोन नंबर आला म्हटल्यानंतर थोडसं सगळ्यांनी कौतुक करण वगैरे ह्या गोष्टी स्वाभाविकच होत्या, अ माझ्या आईवडलांना पण आनंदच हो त या गोष्टींचा पण मात्र कसं व्हायचं तेव्हा की अ अम मी ना थोडीशी माझी मी हेल्दी होते, लहानपणापासूनच चांगले हेल्दी होते. म त्याच्यामुळे ना अशी अ अ शरीर वगै गेरे माझं थोडस अस, मी मोठी दिसायची वयाच्या मानाने थोडीशि ती मी मोठी गुपगुपीत वगैरे होते आणि तेव्हाच्या लोकांचं कसं असाय च की मुलगी आता वयात आली, आता लग्न करा वगैरे ह्या गोष्टी खूप आणि मी जश ती दहावी पास आउट झाले, तस माझ्या माग लागले की लग्न करायचं आणि घरात मीच मोठी होते, माझ्यापेक्षा माझी बहीण लहान होती आणि भाऊ मोठा, तर आपल्याकडे क असत जनरली आधी मु तर मला एवढ्या त्या गोष् चा तोटा सगळे मागेच लागले लग्न, लग्न, लग्न आणि मी रडत होते की नाही यार मी माझा नंबर आलाय मला शिकायला पाहिजे आणि भलेहि हुशार नासेल किंवा नसेल पण मग दोन नंबर आला म्हणजे आपण आपला प्लस तर नाही मी हुशारे, मी करू शकते. म तस माझ्या डोक्यात सुरू झालं आणि मग कस तरी रडत रडत रडत आणि अ म मी अकरावीला ऍडमिशन घेतलं, मग अकरावीला पण परत तेच की हे स्थळ येणार ये, ते स्थळ येणार आहे म्हणजे अ लग्न किंवा स्थळ अस म्हटल की मी डायेक रडायला सुरवात करायची, पण ह्या सगळ्या गोष्टीत न एक गोष्ट माझ्या बाबतीत अशी छान झाली की माझा भाऊ खूप छान होता. म्हणजे त्याचे विचार जे होते ना की छान होते. की अ नाही बाबा शिकल पाहिजे किंवा काय त ह्या बाबतीत त्या त्याचा सपोर्ट होता, मग बारावीला गेले बारावीत पण म पर नंबर आला, एक नंबर आला. हु तरी पण मग घरच्यांचं होत कि नाही नाही लग्नच करायच मग मी लग्न टाळण्यासाठी म्हणून एक ऍ ऍडमिशन घेतलं, शिक्षण क्षेत्रात वगैरे या अशा गोष्टी तेव्हा फार होत्या. मुलींसाठी जी काही अ दोन तीन चांगली क्षेत्र आपण म्हणायचो त्यातलंच डी एड, बी एड वगैरे ह्या क्षेत्रांना त्यावेळी होतं महत्त्व आणि मार्क्स पण चांगले अस सल्यामुळे मग त्यावेळी अ चांगल कॉलेज पण मिळाल, ऍडमिशन झाल. आणि पुढे मग प्रवास असा सुरू झाला की दोन वर्ष आपण खर तररच गेले खर तर माझं जे र होत तिथून ते कॉलेज अक्षरशः रोजचा पस्तीस किलोमीटरचा प्रवास हो एका बाजूने खूप जास्त स्ट्रगल प केलं आणि आतापर्यंत बारावी पर्यंत गावातच असल्यामुळे काही गोष्टींचा त्रास झाला आणि काही नाही पण मग बाहेर एवढा अपडाऊन वगैर गोष्टींचा खूप त्रास झाला मग ते दोन वर्ष झाले मग त्याच्यानंतर पण तुला सांगू का अ आता डीएड जे आपण म्हणतो ना तर त्या डीएड खप गोष्टी शिकवल्या म्हणजे तो अभ्यासक्रम आपण जो म्हणतो ना तो खरंच आपल्याला एक व्यक्ती म्हणून खूप समृद्ध करून जाणार असतो तर एक करिअरच्या दृष्टीने तर प्रत्य क्षेत्र आपण आता असं म्हणू नाही शकत क खूप चांगला आहे वाईट पण म्हणू शकत नाही आपण पण आता हे बघ पैसा गरजेचाच असतो आपल्याला ज आयुष्य जगायचं आहे पैसा गरजेचाच असतो आणि उदरनिर्वाहाच साधन म्हणा किंवा एक रोजगार निर्मितीच एक म्हणा त्या दृष्टी ते क्षेत्र थोड मागे पडताना आपल्याला दिसतंय तस इंजिनिअरिंगचं नाही म्हणतयत इंजिनिअरि इंजिनअरिंग केलेले मुलं आजही स्वतचं पोट भरू शकतात काय वाटत तुला याच्याबद्ल हे म्हणजे माझं स्टेटमेंट बरोबर आहे का इंिनिरिंगच्या बाबत बाबतीत केलेलं
मला अस मला जनरली माझा अनुभव कसा आहे माहि आहे तुमच्याकडे जर स्किल असेल भले तुम्ही इंजिनिअर असाल त् त ते जर म्हणजे एकदम असं टॅलेंटेड असाल ना तुमच्या कामा प्रामाणिक असाल तम तुम्हाला स्कि कौश येत अस तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात म्हणजे पैसे छान कमवू शकता आणि ॲट द एंड तुम्हाला पैसा कमवायचा की समाधानी राहायचं हे ज्याच्या त्याच्या हे म्हणजे तुम्हाला गोष्टीून आन पण मिलाज असं नाही की फक्त तुम्ही पैसा मिळवतय पण मला मेंटली काही समाधानच नाहीये की मला फक्त पै ् असं वाटतं की मग इंजिनिअरिंगला थोडंसं कसं की जास्त स्ट्रगल आहे प भरपूर मितात पण अस आहे क मेंटली तुम्ही सा नाही रा शकत पण हे ल पीस नाहीे पण इकडे कस हां बाबा शिक्षक अकरा ते पाच जॉब केली किंवा ठराविक वेळेसाठी तुम्ही जॉब कर केली घरी पण तुम्ही चांगला टाईम स्पेंड करू शकता आणि फिक्स तुमच जे एक्प्लर करू शता वेळ्याोष्टी साठी किंवा असा म्हणजे आनंदी राहू शकता असं मला वाटत
नाही पण मग तुला सांगू का म्हणजे मी स्वतः पण ही गोष्ट अ ण त्या काय अडू का तु जस इंिंग ब्याै प अस म्हणजे मला त वाटत माझ्या च नाही प बै प तळू शकत म्ह तम् जेव गव्हर्नमेंटला असतात ना त्यावेळी अर्थात त्यावेळी व्यवस्थित पैकी असत पण आता इंग्श मिडयमच्या स्कूल वगैरे आहे प्रायव्ट स्कूल आहेत त्यात नाही कधी तेवढं म्हणजे आपण नाही त्यात सर्वइव्ह करू शकत. एक वेळ आपल्याला द्यावा लागतो भरपूर आठ ते चाराशे आता शाळेचे टायमिंग्स पण बऱ्यापैकी वाढलेत आणि इंग्लिश मिडियम म्हटलं म्हणजे ना अक्षरशः शिक्षकांची पिळवणूक सुरू आहे. म्हणजे पाहिजे तसा मोबदला पण मिळत नाही आणि सॅटफिकेशन तुम्हनशीलना तर मग कस होत की आपण आपल्या. आपला हंड्रेड पर्सेंट देतोय निश्चितच आता आवड होती त्यामुळे आपण त्या क्षेत्रात हंड्रेड पर्सेंट देतो पण त्या बदल्यात आपल्याला पाहिजेत. इन्कम नाही न ग मिळत. मग ही याच्यामुळे मग थोडस कुठेतरी अ आपण म्हणतो ना. निरुत्साही होऊन जातो माणूस की काय चालल यार किंवा मग प दुसऱ्या पर्यायांचा विचार मग माणूस करायला लागतो.
अच्छा हा हा ह ह पण इंजिनिअरिंग- हे पण एक रियालिटी आहे कि आता सपोज तुम्ही इंजिनिअरिंग ही डिग्री मिळविण्यासाठी. तुम्ही केल असत डी आणि झाला इंजिनर पण तुम्हाला. फक्त असं म्हणजे पासिंग पुरतं तुम्ही झाल. तम न आज इण बेहाार आहे तेेच काम करता आहे म्हणजे त्यांनाही अक्षरशा लवकर तर नोकऱ्या लागत नाहीत म्हणजे शेवटी कस माहीत आहे तुमच आता कौशल्या. ते शिक्षणशास्त्र जास्त असेल शवण्या मध्ये तुम्ही वेग वेगळ्या ट्राय करायला. म्हणजे युट्यूब वरती कंटेंड आता कितीतरी म्हणजे अस थोड युनिकलेस आपल्या. पाहिजे काहीतरी तर ते माणूस म्हणजे माहित आहे का. जनरली सगळ्यान कडे जे स्किल असतात हवेच. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण जर करू शकलो ना. तर मग मला असं वाटतं की पैसा पैसे मिळवणं थोडस. जास्त भेटतील पैसे थोडंच वेगळस काही. तरी करण्याची गरज असते असं मला वाटत.
आणि अगो एक त ते पण बघ ना आपण किती मोठी बघतोय म्हजे काही काय लोक इझिली भरपर पैसे कमावतात. दिसतात आणि काही काही लोक खूप स्ट्रगल खूप कष्ट असतात. त्यांना तर काय अशी एवढी दर का निर्माण व्हावी किंवा काय. कसं बघतेस तू या सगळ्यांकडे.
आता मला तरी असं वाटत की हे जे आहे ना. हे थोडस नशिबाचा पण पार्ट आहे असं मी म्हणजे मानते का कारण कस आहे माहिती का म्हणजे स्ट्रगल करणारे भरपूर जण आहेत आणि विदाउट स्ट्रगल करून. पैसे मि होणार आहे पण म्हणे ते थोडस मला अस वाटत की ल काहीतरी फॅक्टर असेल. त्यामध्ये त्यामुळे मी पण मी नाही जास्त. बिलिव्ह करत हा बाबा असूदे आपले काहीतरी कर्म असतील मागचे काहीतरी कर्म असतील. म्हणते जे आहे ते. आत्ताच एन्जॉय करायचं लाईव इन प्रेझेंट म्हणायच.
नाही आणि कस कसं असतं माहिती का म्हणजे. जे माझं तर तुला सांगू का मी कायमच कन्फ्युज असते कायम. कन्फ्युजन म्हणजे मी मला अजून पण आठवत नाही मी कधीतरी स्वस्त बसले आहे. किंवा मनाला असं पीस मिळाला मला शांती माहिती नाही का आपण मला बरेच जण म्हणतात. योगकर मेडटेश कर पण इंटर नाहीच होत त्या गोष्टी त्याच्यामुळे मग.
नाही नाही कस असत म्हणजे प्रत्येक वेला ना आपलं. काही काहीतरी आपल्याला अस एखादी गोष्ट मिळाल्यावर मिळेपर्यंत हे. फोन होत अस का आपल्याला की धड पड धडपड वाटत असते आणि मिळाली ना तर त्या गोष्टीच इतकही नाही हे राहत. मग परत पुढची गोष्ट परत हा त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायच्या हह
ह माझ मला तेच वाटतं नेमकं की हा मिळालं ना ती मिळवण्यासाठीची धड पड ये त्यात म बेच सलत राहणार मग ते मिळा की म त्या आन त्यापेक्षा मोठ काहीतरी अजून अस ऐक ना सखी आपण बराच वेळ बोललो आज थोडस मला काम आलेलं आहे. बोलू आपण नंतर हा चल पाय सखी छान वाटलं तुझ्याशी बोलून
हो हो मला पण.
बा